ल
काय ते
कॉल उचलायला लेट होते लोडिंग किती पडतेय म्हटलं
हम्म होय तेच मी त्यांचं नाव दिसलं ग म्हण म्हटलं हि कसं काय त्यासनी दिलं त्यांच पण आयफोन आहे आणि
तेच नुसत ऍड केलंतो ग म्हटलं जरा ऍड करूया म्हटलं आणि मग डाऊनलोड पण करूया काय तर डाऊनलोडच होई ना मग आता मी फोन घेणार आहे माझ फोन तर दिडसप्ले चार वेळा बदललाय सारख ते आवाज खरखर आले अस तस मग काय आता बारावीला घेतलेला मग आता पंधरा ऑगस्ट ला ऑफर लागतय मला एकतीस जुलैला घेऊया वाढदवसाला घरा नको म्हटलं पंधरा ऑगस्ट ला ऑफर लागते ते पंधरा ऑगस्ट म्हटलं ज म्हट पंधरा दिवस लेट मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं जर पैसे तर ऑर भेट त्या
होय
मग तो मी घेतो म्हटलं येतो मी घ्या म्हटलं तवर का
होय ते ऍप साठी झाल ते तेवढंच आणि त्यावर काय असं हे लागत नाही ग त्याला काय नंबर विंबर फोन करायला असं काय लागत नाही हा आपलं चालतंय
हा तेच क हा
हम्म
माणत काय आपण फ रीलल्स रीलल्स बघत बसण्यापेक्षा तर खत
होय हे बरं पडतंय ग तेच म्हणूनच तर माझं पण काय असं कं ंटिन्यू नसते बाई ब्लाऊज देन काय कोणाच तर आलं तर तेवढंच नाहीत नाही मला पण ते काय स्टेटस टाकायचं वेळच म म्हणजे कंटाळले करतोय त्यान तसं होत त्याग
हम्म
त्यात माझ मला आवडलं नसल का नाही ब्लाऊज ते मी टाकतच नाही आग
ह
असं करयलग्लोय त्यामुळे कोण विचारत नाही मग ते तेवढंच मध्ये क्लिपच तेवढं झालत ब ते य पिण्याला कणी असं नेम काढायचं सा आता सानिका काय की नाही यस असं टाकायचं ते तेवढंच करून दिल तो चार करून दिल तो त्याचा सहाशे रुपये मिळालेला
हा मग ते टाकायचं का वरच्यावर
आं
काहीत काहीत नवीन नवीन जरा
ते मला मुसलमान ते जरा मुसलमानाच होते त्यामुळे मला टाकू वाटलं नाही ग
हम असं दे त्याला काय आहे आपल्याला पैशे मिळवण्याशी मतलब आहे त्याने आपल्याकडन घ्यायल्यात हे महत्वाची गोष्ट आहे
म ते नाव कस नाव तेच होतीत ग सगळं म्हणून मला ते टाकू वाटलं नाही ग आता ते तिनं स सांगितलं मासी मासीच असं लिहिलेलं तिला पाहिजे ग
हा हा
मग तेज टाकायचं की आता
टाकायच बघ काय आपल्याला पैशे मिळवण्याशी मतलब आहे आपण त्यांच्याकडं घ्यायच त्यांनी आपल्याकडं घेतात बास संपला विषय
होय म्हणूनच म्हटलं आता टाकायच आणि कुठे सेलला बिलला गेलतीस कनी
नाही बई सेलला काय कुठं नाही जायला सेल ला
आता काय पैशे आल्यात ढीग
प पैशे आल्यात खर पैशे इकड घालवायच नाही मला
तेज सेव्हिंग करून काहीतरी आणि केलेलं चालतय सोड बई
तेच की मी म्हणाल तो कानातला करूया म्हण ते मोठ्या कानातला ते तिकडे गावाकड ठेऊन आलोय ग ते रोज घालून चालत नाही सोन्याच मला ते आवडत पण नई लै मोठ वाटतय ते कस तर वाटतय
तेवढंच फंक्शनली चालतय ग
नाही मी घालतच नाही ते कधी तसच ते केलेलं तेनी तसच ठेवलंय मी ते कधीच घातल नाही ते एंगेजमेंटला तेवढंच
हम्
घाल घाल म्हणत्यात खर मला आवडत नाही ते मग तेवढंच रेग्युलर घालायला लग्नाच्या वेळेला कुठं घाातलेलो खोटंच घातलेलो की
हम
आणि नंतर न पूजे दिवशी घातलेलो फक्त सत्यनारायणची पूजा असत्या तवाच घातलोय त्यानंतर नाही आजपर्यंत घातलंच नाही ते काढून ठेवलय ते - ठेवलोयच
तस व्ही बाली नाही तर कायतर करून घ्यायचं ग
आता रेग्युलर घालायला ते बटनच असतय तसलच करून घ्यायच म्हणत होतो
बटनच कशाला असं व्ही बालीमध्ये तेन चालतय की ग परवा पुरवान पण करून घेत तल्या बाई छान केल्या तिनं पण म्हणजे व्ही बाली सारखं अस तुम्हाला चाल तय का तसं तुम्ही काय एवढं वय असं नाहीय आपल्या जनरेशनच्या मुलींना - चालतय साडीवर पण ते
हा तेच की रेग्युलर पण होते आणि तस पण होतंय ग तेवढंच जरा काहीतरी
होय आणि त्यात नक् को वाटतेय ग आता लग्न झाल्यावर खोटं घालायला लग्नाच्या आधी हौस असत्या
होय आता हायत म्हंटलं पैशे वन ग्रॅमच पगार आलेला त्यामधलं काय ते घर भाड तेवढंच गेलय बाकीच काय आहे तसचाय पहिल्याच पैशे होत आणि आता हे दहा हजार रुपये आलय
हा घरभाड काय ती वाढवल्या काय
नाही तेवढंच आहे साडेतीन
हा तेच म्हणलं तेजू कड गेलतीस
तेजूकड प काल गेलतो काल काय परवादीवशी गेलतो रात्री
तेच मी परवा दिवशी आलतो टॉप ते घेतलेलो गत ते तिच्याकडनं फिटिंग करून घ्यायचं होतं मग शनिवारी आलतो मी पण आता बघू उद्या जमलं - तर येणार तेश बहिणीच एका ब्लाऊज जर मा आप टाकून तिला वर्क करून पाहिजे मग ते आता ते येऊन करून घेऊन जाणार
हम्म चालतय की
तुम्ही काय येऊ नकासा आमच्या घरला तुम्ही काय बी बिझी माणस
होय बिझी कुठल
बीजी कुठलं म्हणजे रविवारच वेळ मिळत नाही काय
अग रविवारी तुला काय सांगालोय बाराला उठतोय आम्ही
आवरायचं कावा ते जेवण पाणी
आवरायचं निवांत हळू हळू काय काम आहे.
जुूनं भांडी आणि फिरायला आणि जातसं की ग त्या दिवशीच
तीन आहेत दोन आहेत का म्हणलीस
फिरायला आणि जातासा की म्हणलं त्या दनी
नाही फिरायला कुठं जातोय
नाही नाही नाही फिराय मला आवडतच नाही मी मा झोपून काढतो म्हणत की फिरायय तर नाही
कुठं आठ दिवस हाय हे घरातलं काम आवरून आणि कामाला जाऊन कंटाळाला असतंनी
होय
अवघड होत्य सगळ्या सकाळी आवरा आणि जावा गप्प आणि जरा शिकला असतीस तर वर्क फ्रॉम होम तेने भेटला असत लॅपटॉप वर घरात ब करत बसली असतीस तसं पण आता बीसीए झालेलंच होतं तुझ
एम सी ए केली अस तरी चालत होतं हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा बोल कोण आलंय काय हॅलो
एक मिनट थांब हे चार हे पाच आणि ते दोन. म्हणजे अकरा झाले डस्काउंट काय आहे बग, सोळा हजार ते परवाच पण मारायचं आहे सगळ एकत्रच मारतो आता.
को शच मज जरत तेव्हा सश पायलं त्या घच वरच पाच मिनिटं वाया जात्यात म्हणलं
हे काय आणलॉस, भावा कोतमीर खराब झाल्या ओ, एक एकदा होत नाही
भाड्या साठी घ्याच थांबल्यात. झाले की? तुम झाले.